हॅलो
हाताईयेतोय का आवाज
हो येतोय मला हां बोला
काय चाललंय झालं चहा पाणी
झाला चहा पाणिआता स्वयंपाकाची तयारी
हो स्वयंपाकायची तयारी तर यावेेळेस कस ब म्हणजे दिवस पण मोठा आहे ना तर उन्हाळ्या सारख
हम्म हम्
रात्रला आपण आज ह्याच्यावर बोलूय का आयुर्वेदिक ह्याच्यावर
हो चालेल
हम् हॅलो
हां बोला ना
अ तुम्हाला माहिती आहे का काही आयुर्वेदिक याच्याच्यावर अ अ वनस्पती ज्या आहेत ज्या आपल्या दैनंदिन जीवनात वा वापरात येतात बघा आपण म्हणजे आपण स्वतः पण लावू शकतो कुंडींमध्ये घरामध्ये त्याचा वापर करू शकतो अ जसं गवती चहा आहे तुळ तुळस आहे कोरफड फडआहे आता तसे बरेचशे हळद वगैरे ओली हळद बघा ते पण खूप वापरली जाते हा म्हणजे ओली हळद दुधामध्ये वगैरे टाकून ते नंतर आता गव्हाची पण अ गहू वापरले जा अंकुरित करून त्याचा पण रस पिला जातो ना
हो हो ते काय तृणरस म्हणतो त्याला
्रुणरस हा ते मला वाटतं अ डायबिटीस ह्याच्यासाठी चांगले असतात का ते
हो आणि आपण घरात जर ज्या वणस तीलावतो ना हो आवाज येतो ना ताई माझा
डायबिटीज वर चांगलं असतं का ते किंवा वजन नियंत्रण करण्यासाठी वगैरे
हो हो हो तुम्ही वजन कमी
हॅलो ताई येतोय का आवाज तुम्हाला
हो मग येतोय ना बोला ना.
हॅलो!
हा येतोय ना मला आवाज बोला ना तुम्ही हा बोला.
हॅलो!
हा बोला ना. हॅलो!
हॅलो!
हा येतोय बोला म्हटलं.
हॅलो!
ह बोला ना मला येतोय तुमचा आवाज.
हॅलो ताई तुमचा आवाज येत नाहीये.
हा मी तर रेंजमध्येध्ये‌.
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हा बोला आता येतोय मला आवाज. हॅलो!
हॅलो ताई आवाज येत नाही आहे तुमचां.
हो हो बोला ना मला ऐकू येतंय.